हॅलो हॅलो हो, हो आता येतोय आवाज हा, हा हो, हो येतोय येतोय हा तर मग काय नाही को चिंग क्लासेस मी एका तीन वर्षापूर्वी पण इथे चालू केले होते तेव्हा माझं पहिलंच वर्ष होतं पण चांगला रिस्पॉ होता आणि आमच नुकतच लग्न झालेलं होतं मग मी त्या वर्षाला कोचिंग क्लासेस इथे घ्यायचा विचार केला होता. पण मग माझ मिस तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत मग आम्हाला मुंबई शिफ्ट व्हायचं होतं दुसऱ्या वर्षाला. म्हणजे ती तिकडे असायची आणि मी इकडे असायची मग पुन्हा मग आम्ही प्लॅन केला की ते बंद करायच. आणि तिकडे जायचं असं
हां हां हां
मगं आम्ही तिकडे राहिलो मगं त्याच्यानंतर एक वर्ष मुंबईला मग पुन्हा त्यांचं काम चंदीगडला गेलं आपलं पंजाब चंदीगड हं मग तिकडे गेलो आम्ही एक वर्ष आणि मागच्या आपलं गणपतींच्या म्हणजे गणपती बसले त्या दिवशी सकाळी आमच असंच चाललं होतं की जॉबला जायचं नाही जायचं असं त्यां चा विषय चालला होता आणि ते अचानक जॉबला गेले सकाळी नऊ वाजता त्यांचा ऍक्सिडेंट झाला हां हं त्या दिवशी सुट्टीच घेणार होते कारण गणपती बसणार होते म्हणून तिकडे काय गणपती तेवढं म्हणजे फेस्टिवल नसतोस तो तिकडे नाही का आपल्या मराठी लोकांचा हं मग त्या दिवशी सकाळी नऊला ऍक्सिडेंट झाला तर तो थोडासा मेजरच झाला म्हणजे अं हा आपलं एका हाता एक हात त्यांनी एक पाय त्यांचा तिथे फ्रॅक्चर झाला
अच्छा
हं मग ते एवढं मेजर आहे की त्यांची रिहकवरी अजून पण चालू आहे म्हणजे हाताचं झालं आणि पायाच आपला जिथे जॉईंट असतो ना
हां
हं जसं की म्हणजे आपला गोटा असतो ना तर तिथे जॉईंट असतो ना आपली त्या ठिकाणीच ब्रेक झाला पाय असं हा मग ती रिक अं ट्रीटमेंट आम्ही मी तिकडेच ऑपरेशन वगैरे सगळे तिकडे केले चंदीगडला आपलं फोरी हॉस्पिटल मोठे फोर्टिच हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये मग मी कारण इकडे आणण शक्य नव्हतं मग तिकडेच लगेच सगळं काही ऑपरेशन दोन ऑपरेशन झाले तिथे त्यांचे अं दोन ऑप ऑपरेशन नंतर मग पंधरा दिवसांनी नाशिकला आम्ही शिफ्ट झालो मग म्हंटलं आता कुठे बाहेर जायच नाही कारण एवढं मोठं संकट बघितलं त्यात एकटीने मी एवढं फेस केलेलं आहे. प्रत्येक वेळा माणसामध्ये एवढी शक नसते ना कि ती संकट फेस करेल अस मग म्हंटलं नाही आता आहे ना आपण इथेच बघूया आणि काय असेल इथूनच मग पुन्हा मी माझे या वर्षापासून कोचिंग क्लासेस चालू केले हां त्यामागे पण मग बाकीच्या पालकांचा पण र हेता आहे फोर्स होता की तुम्ही तुम्ही चांगलं शिकवताय तर कोचिंग क्लासेस चालू करा तुमचे पुन्हा मग चांगला रिस्पॉन्स मिळाला परत या वर्षी मला आधीपेक्षा चांगला मिळाला हां म्हणजे माणसाच्या आयुष्यात संकट केव्हा येतील आणि कशी येतील काही सांगता येत
काही सांगता येत नाही आणि काहीच खरंय अगदी कधी काय होईल काही सांगता येत नाही
कधी काय होईल आणि. कसे संकट येतील काहीच सांगू शकत नाही म्हणजे आम्ही तरी. आम्ही तर इतके देव बघत म्हणजे इतकीे देव देेव करतो आम्ही कधी नॉनव्हेज वगैरे काहीच खात. नाही आणि देवा. देवावरती खूप श्रद्धा माझी तरी खूप श्रद्धा पण. अचानकच असं संकट आलं होतं आणि खूपच अवघड संकट होत ते.
नाही त्यातून पण काहीतरी चांगलं घडायचं असतं देव आपलं वाईट नाही करत बघ कारण आपली देवावर श्रद्धा आहे ना.
हो म्हणजे त्यावेळेस अस. हो त्यावेळेस असं झालं होत जर त्या पायाला जखम झाली असती किंवा त्या पायामधून. ब्लड बाहेर आलं असत तर मग पायाचा जो पंजा असतो ना तो त्यांचा कट करावा लागला असत. हा पण मग माझं नशीिबस झालं की. त्या पायाला तिथून आतमध्ये फ्रॅक्चर झाला पण बाहेरून कुठल्याही प्रकारचं ब्लड बाहेर आलं नाही म्हणजे त्या जाग. पुूरच्या साईडला डायरेक्ट आपली एकदम नरम भाग असतो ना जिथे जॉईंट होतो तिथे पाय पंजा. त्या साईडला पूर्ण भुगा झालेला होता आतून हाडांचा हा असं झालं. ते.
आणि का होतं ऍक्सिडेंट म्हणजे फोर व्हीलरचा होता.
नाही नाही फोर व्हीलर वगैरे काहीच नाही सिग्नल्स सुटला होता. आणि अ म्हणजे एकच पंजाबचे रस्ते खूप छान आहे. म्हणजे आपल्या रस्त्यांपेक्षा पंजाबचे रस्ते अतिशय छान आहे आणि एकच खड्डा होता त्या. त्या रोडला आणि सिग्नल सुटल्यामुळे हे पण फास्ट होते आणि. पुढे फोर व्हीलर जात होती यांच्या आणि त्या फोर व्हीलरने का केला तो खड्डा तिच्यााली कव्ह करून घेतला. तो. खड्डा कव्हर केल्यामुळे यांना दिसलाच नाही की फोर व्हीलरच्या खाली खड्डा आहे. आणि हे जे गेलेत. डायरेक्टली त्या खड्ड्यात गाडी गेली आणि ती त्यांना बॅलेन्स करत आली नाही.
म्हणजे टू व्हीलर वर होते का भाऊ.
टू व्हीलर होती स्पोर्ट्स बाईक होती आमची आणि तिचं वेट पण खूप असतं मग त्या बाईकच.
हम आणि ते कसं ते फोर व्हीलरने हे केलं त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही ते.
हा ते फोर व्हीलरने तो खड्डा कवर्ह केला आणि त्यामुळे ते लक्षात नाही आलं. आणि मग काही नाही. ती घरापासून दहा मिनटाच्या अंतरावरती गेली असतील आणि तेवढ्यात तर ती घटना घडली. पण म्हणजे मी चहाच पित होती त्यांना ते गेले आणि मी सकाळी चहाच पित होते त्या दिवशी. गणपती बसलेले होते आदल्या दिवशी हरतालिका होती. आणि त्याच्या आदल्या दिवशी. सोमवार होता मग माझ श्रावण महिन्यापासून सोमवार हा निरंकाळ करत असते मी.
होई.
हा आणि मग सोमवारचा पण निरंकाचा उपवास होता. अ नंतर हरतालिका होती मंगळवारी नेमकी. तो मंगळवारचा पण उपवास होता आणि बुधवारी म्हटला आता जाऊ देे. गणपती बसताय तो पण आपण उपस करूया तीन उपस होते माझे त्या दिवशी. कि मग सगळे म्हणता की आपलं उपवासाच काहीतरी नशीब की माणूस आपला सेफ आहे असं.
म बरोबर आहे ना आज एवढा मेजर ऍक्सिडेंट म्हंटल्या बरोबर.
हो.
नाही होतील त्यातून पण चांगले होतील ते.
नाही मग मी, हो. नाही, मग आम्हाला डॉक्टर पण इतके छान मिळाले की ते इंटरनॅशनल लेव्हलचे आहेत म्हणजे आउट ऑफ -कंट्री जाऊन ते तिथले ऑपरेशन वगैरे करतात, आम्ही जेव्हा इकडे नाशिकला आलो सगळं ऑपेरेशन वैगेरे करुन मग इथे आम्हाला ट्रेंटमेन्ट घ्यावी लागली मग इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे आपल्या भारतातल्या बेस्ट डॉक्टरांकडन तुम्ही ऑपरेशन केलंय, मग त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काहीच-काहीच विषय नाही, तुम्ही फक्त आता तुमच्या व्यायामावरती लक्ष द्या आता. पण हे ना ह्या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट शिकायला मिळते आपल्याला इन्शुरन्स हा आयुष्यात खूप मोठा असतो आणि तो आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टन्ट आहे. इन्शुरन्स हा पाहिजेच.
हो ना, हो ना. आता ऍक्च्युअल ना ताई इन्शुरन्स- वरूनच म्हणजे सांगतय तुम्हाला.
हम्म!
आता इन्शुरन्स कसं आपण आपलं एज जर कमी असलं तर त्याचा जो अ हप्ता असतो, क्लेम असतो तो कमी लागतो, पण आपण जर फिफ्टी क्रॉस असेल, तर मग थोडा त्याच हे
हो हो हो, पण अ पण त्या वर्षाला आमचा पहिलाच-पहिलाच आमचं वर्ष होतं, इन्शुरन्सच आम्ही इन्शुरन्स काढून फ -क्त चार महिने झालेले होते आम्हाला.
नाही पण तुम्हाला हा अनुभव आला का? तुम्ही इन्शुरन्स म्हणजे प्रायव्हेटचा घेतलेला चांगला का असा?
नाही, आम्ही आम्ही प्रायव्हेटचा म्हणजे आम्ही अ आदित्य बिरला घेतला होता.
अच्छा!
हा आणि आम्हाला चारच महिने झाले होते, इन्शुरन्स काढून. त्यानंतर हा चारच महिने आम्ही एप्रिल-मध्ये इन्शुरन्स काढला आणि सत्तावीस ऑगस्टला ऑपरेशन आपलं हे झालंय, ॲक्सिडेंट झालंय आमचे पूर्ण म्हणजे मी तिथे जवळपास माझ्या मिस्टरांचे साडेसात लाखांचे ऑपरेशन झाले. हा! टोटल त्यांना तिथे साडे-सात लाख रुपये लागले, साडे-सात लाख रुपया-मध्ये मी सात रुपये सुद्धा दवाखाण्यात भरले नाही.
मग तुम्ही कितीचा काढलेला होता?
अ तो आमच्या दोघांचा अ चौदा हजाराचा गेला होता. दोघं मिळून. नाही, चौदा हजार भरून आम्ही तो दहा लाखाचा इन्शुरन्स आहे. दहा ला हा दहा लाखामधून त्याचा, अ म्हणजे समजा तुम्ही आज आज तुम्ही ऍडमिट झाले आणि तुम्हाला पूर्ण दहा लाख रुपये लागले. हा म्हणजे आणि पुन्हा तुम्ही डिस्चार्ज घेतल्यानंतर चोवीस तासानंतर म्हणजे चोवीस तासाचा ब्रेक घेऊन पुन्हा तुम्हाला ऍडमिट केलं, पुन्हा तुम्हाला दहा लाख रुपये लागले, तरी ते रिलोड होतं ते कार्ड.
हो का?
हा म्हणजे तुम्ही असं कितीही वेळा तुम्ही ऍडमिट झाले आणि
आणि मग का हो ते हे आदित्य बिरलांचा घेतला, तुम्ही मग हा कोणाकडून घेतला? म्हणजे असं
हा ह्याच्या फ्रेंड कडून घेतला होता, त्यानंतर मला आवडला आणि मग मी त्याची एजंट झाली. म्हणजे मी त्याची, हो हो, मी त्याची एक्साम दिली आणि मग मी त्याची एजंट झाली. मला आवडला तो कारण मला, मला स्वतःला त्याचा फार मोठा अनुभव आला होता. मग मी, हो. कारण मी एक रुपया सुद्धा तिथे भरला नाही प्लस माझ्या मिस्टरांसाठी सहा महिने जेवढं पण काही आपण मेडिसिन वगैरे घेतलं होतं
हा
बाहेरून म्हणजे काही मेडिकलच्या गोळ्या वगैरे नंतर परत आम्ही डॉक्टरच्या चेकिंगला जायचो ते सगळे पैसे आम्हाला मिळाले सहा महिन्या-पर्यंतचे ऑपरेशन झाल्यानंतर आणि डॉक्टर तर घरी यायचे फिजिओथेरपी साठी तर ते फिजिओच्या डॉक्टरांचे सुद्धा सगळे
अरे बापर चांगलं हे सगळं ते देवाचीच कृपा म्हणायची नाही तुमची तर देवावरचा विश् वास श्रद्धा काय नाही का म्हणजे परमेश्वर संकट देत हो पण मार्ग पण दाखवतो आणि करतो
त्याच आधीच म्हणजे जरा बघा आम्ही चार महिनने आधीच हा इन्शुरन्स काढलेला कारण पुढे काहीतरी घटना घडणार होती म्हणूनच देवाने आली आम्हाला सुचवलं की नाही तुम्ही इन्शुरन्स काढून ठेवा अस नाही तर आजकी म्हणजे खूप परिस्थिती खराब राहिली असती
हा नाही बरोबर आहे ना नाही बरं आहे नाही चांगलं होईल यातून पण तुमचं चांगलं होईल आणि तुमचे क्लासेस पण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खूप म्हणजे चालतील ते बर का आणि काही नाही तुम्ही म्हणजे एवढ्या मोठ्या संकटातून म्हणजे बाहेर आले आहे त्यामुळे तुम म्ह नाव म्हणजे यशाच्या उच्च शिखरावरच पोचाल तुम्ही कारण कसं एक लेडीज एवढं म्हणजे एवढ्या मोठ्या संकटात तून जेव्हा ती हे करते ना तर ती म्हणजे मेंटली म्हणजे स्ट्रॉग असते ती त्याच्यामुळे कस आहे आज तुम्ही जे म्हणता ना कोचिंग क्लासेस माझे चांगले बुवा ता प्रोग्रेस वगैरे अजून याच्या पुढे चांगली होईल
हो आणि ती पूर्ण परिस्थिती सांभाळायला मी एकटीच होते त्यावेळेस माझजवळ कोनीच
आणि भाऊ पण त्यांनी लवकर तुमच्या मिस्टर पण ना लवकरच रिकवर होतील काय कारण आज एवढं म्हणजे एवढ्या तज्ञ डॉक्टर डॉक्टरांकडून तुमच झालंय ही सुद्धा तुमची देवाची कृपा म्हणायची
हो हो बरोबर आहे हा आम्ही तेच म्हणतो ऍक्सिडेंट पण अशा ठिकाणी झाला की जे नाशिकमध्ये होणारच नव्हतं ऑपरेशन आणि म्हणजे चांगल्या ठिकाणी झालं हे देवाची कृपा आपल्यावरती देव असतो ह आणि आपले आपण करत असलेलं काम पण चांगलं असावं
ते तर आहे शेवटी
हा आपले कर्म चांगले असावे आपले विचार पण चांगले असावे
पेक्षा कस आहे आपले कर्म बी चांगले आचार विचार चांगले पाहिजे नीतीमूल्य चांगले पाहिजे
हो हो चालेल चला मग ऐका ना दहा हा हो नंतर मी बघते मग परत कॉल करताय आला तर हा
हो चालेल ल हो ओके बाय